हॅलो.
ह.
हा ये ते कावच हो येत. हो येत येत झालं का जीवन
नाही चाला शिवायपा तुमचं झालं का?
हो झालं मग अशीच झालं खूप लेट झालं होतु मला
हो जरा येताना काय काय हे घ येहन
होय का?
हा.
आत्ता साहेपत चालला आणि मग तिथून पुढं जेवण तुमचं?
आमती राहिली फक्त बाकी सगळ झालेलं. ह सगळ.
म शषमता हवाज नकिव
हो. एक एक कॉल होईल म्हटलं म्हण म्हटलं कोण फ्री आहे का बघावा.
हो हो म पण करणार होते पण म्हण तर माझे चौदा झालेत.
माझे चौदा झालेत पण त्यातले दोन दोन का तीन झालेत झिरो झिरो
माझे पण तसे झालेत की हा माझं पण तसच झालं.
एकूण काहीतरी एकशे ऐंशी मिनटं व्या लागतात ना.
हो असं काहीतरी व्हावं लागतं म्हण.
वा लाग तमर पण पूर्ण करायचे आपल्याला
हो तेच ना टाइम खूप कमी भेटला आपल्याला हो वाचलं की पण टाइम खूप कमी भेटला आपल्याला आठ दिव हॅलो कस ना कार आपल्याला आड.
सोमवारी क मंगळवारी आपल्याला आले.
हा मतेे काय बलेले आर् दिवस. पाच जरी कॉल केलं तरी करत म्हणून
अयो आपल्या म आमचे एकच झालं म्हणा आता उद्या तेच म्हटत. नाही नाही आता एक दोन दिवसात करू जास्तीत जास्त
हो उद्या कता तुम्हाला सुट्टी आहे ना.
हो.
हो मग उद्या करू की लवकरच सुरू करूया.
हो हो अ.
हो.
अ क.
चाल क
नंतर किती राहिल तेही बघते मी किती पाच पाच करू शक. एकमेकांना आपण पासपस करू शकतो. हा ते मग आता कुती किे राहील तसे जेवढे राहील तेवढ तुम्ही मला मी तुम्हाला करूयात. म्हणजे तेवढे आपले वाढतील का? मध् ते पुढचा टास्क मिळेल ना? असंय.
हो.
का?
काय म्हणता? कुठं असता? संडेचं वगैरे फिरायला जायचं?
संडेचं वगैरे फिरायला जायचं?
स संडे नाही, सॅटरडेला सुट्टी असते ना.
हो, मग उद्याचा कुठं, प्लॅनिंग?
काय नाही उद्या. घरीच. घरातली कामं. अं.
एक्स्ट्राची.
लेकाची परीक्षाय. उद्या पेपरय लेकाचा.
हो कशाच पेपरय?
डीग्रिला, फर्स्ट इयरला. सेकंड सेमिस्टरचे पेपर चालूयेत.
होय.
हम्म.
अभ्यास चालू अभ्यास चालूय, म्हणजे
हो, अभ्यास चालूय की. उद्या, एक आहे पेपर. मंगळवारी एक आहे.
होय.
हो. नव -आठ तारखेला सुरू झालीय. सुट्ट्याच, मध्ये- मध्येयत.
ह. आता एक्झामला, सुट्ट्याच खूप राहतात, ओ.
हो, नाहीतर काय.
आपल्या वेळेस, सलग पेपर होत होते.
अ हो, ना. मग काय तर?
शिक्षण व्य, शिक्षण व्यवस्था केवढी झालीय न ओ. शिक्षण व्यवस्था कशी झाली आहे ना? म्हणजे, प्रगती झालीय, पण कसंय आपल्याला शिक्षक कसे होते? शिक्षण कसं होतं?
आता नाही तसं.
आजकालच्या त् शिक्षणांमध्ये शिक्षकानां तर, पोरं ही, करतच नाहीत. म्हणजे हो, खरंच आहे ना. आपल्या काळी कसे होते शिक्षक? जस दरारा हे ते. अजून सुद्धा आपण त्यांच्या त्यांचा, म्हणजे त्यांना ही करतो.
रिस्पेक्ट ठेवतो.
रिस्पेक्ट ठेवतो. आठवणी ठेवतो. आठवणी ठेवतो मीन्स आपलं मुलं मंजे
हो, खरंय की.
किती त्यामुळे म्हणजे, अरेरावी चालली ना मुलांची बघा. शाळामध्ये
शिक्षक किती घाबरवून राहतात. काही करत नाहीत मुलांना.
काय करणार शिक्षक तरी? कोण काय करणार ना, असंय. शिक्षणामध्ये, म्हणजे अस असं इतर मधे ही करतात ना. मग पालक पण म्हणणार, आमच्या मुलांना हे करू नका, ती करू नका. अरे करू घडणार कशी मुलं?
पण ते कळतच नाही ना त्यांना काही.
नाहीतर काय? मुलं घडली पाहिजेत ओ. मुलं घडली तर, पुढचं ना म्हणजे मुलांच ह आजकालचेेत का मोबाईल आपल्या वेळेला मोबाईल नव्हते
टयचस टाप लेवलस सिरियल वगैरे असायची ती एखादी सिरियल वगैरे गाणी पण रविवारची हा आपल्याला इंडोअर गेम म्हणजे तसं काही नव्हतो तर बाहेरच आपण खेळतो तो रोड वगरच की हे राऊड
काय तर ते म्हणजे खेळ पण किती छान होते.
खूप चांले होते
काही नाही म्हणजे अगदी किती म्हणजे अस हेवे दावे नाही काय नाही काय नाही. तू खेळ बाबा मी खेळ बाबा कोणी खेळा एकमेकांशी किती वेळ आपण खेळायचो
का भता तरी लगेच जलं एवढ घरा तरीलंच नाही आपण
आपण आपण दिवस दिवस घरातच नसत. तो काय!
हो मग तेच म्हणच आणि आपल्याला पण सोडायलाच होतं त्याच स्कूलला
ए स्कूलला सोडायलाच नव्हतं. ते पेपरला सोडायलाच नव्हतं. मीन्स नाही काय असं पेपरहून कुठे कोण सोडालात होतं. कुणीच कुणीच नव्हतं सोडवलेत. आपला अभ्यास घेत नव्हते पालन
काहीच नाहीय तुम्ही केला का वगैरे विचारतच नव्हते. आपल्या पण बघानेच
कशी झाली बारावी कशी झाली. काय
हा येतलाे
नाहीतर काय
सगळ्या आपल्या आपणच करत आहेच्या सगळ्या गोष्टी
दहावी कशी झाली बारावी कशी झाली काहीच नाही म्हणजे त्याच हच नाही. ब झालं पास झाल हे झालं वेगवेगळं पुस्तकं वापरा हे वापरा पुस्तक फाटली तर शिवून वापरा
जमूच वापरायचं
वापरा
असं तर ललं वगैरे आम उडं नव्हतं असं काही आहे ना ते आहे ना वापरा मग
भागवा हो आणि आजकाल काय झालंय मुलांना म्हणजे शिक्षणासाठी लागतं. सगळं वगैरे देतो आपल्याला मिळालाून त्यांना देऊ असं आपले कन्सेप्ट आपली काय मुलं तरशी नाही. येत म्हणा पण काय काय मुलं मग त्याचा तर गैरफायदा घेतात. म्हणजे आई-वडिलांची ऐपत पण नसत. तर मग त्यांना त्यात द्यायला लागतं. अशी आपली मुलं नाहीत. आपली मुलं समजूतदार आहेत समजून घेणारी पण मुलं असावीेत
असतात खरं आहे.
कि बाबा हा आवश्यकता कशाचे ह्याची हेच घे ना बाबा ठीक आहे हो ह्याच्याकडे आहे म्हण आपण इतरांशी तुलना करण्यात काय अर्थ नाही.
ह काहीच नाही
उला खेडगावली मुलं बघा ना कि ते परिस्थिती ही करून ते करून ह होतात. म्हणजे
किथे लहान किती किलो मित्र चालत जातात. वगैरे चालत याचं
आणि मग काय तर घरातल्या ह्याच्यामध्ये आईवडिलांना मदत करतात. कायजो का त्यां
अ कितीतरी मुले आहेत. की त्यांना शाळेसाठी पैसे नाही. फी भरायला पैसे नाही.
हो आणि काय काय म्हणत आपलं शिक्षण आपल्या ह्याच्यातन करत असतात. कॉलेजची काय काय मुलं तर
करतात करतात पार्ट टाइम जॉब करतात आणि आपला लधान ब होतष्टते
आणि काहीकचे आई वडील तर कितीही करतात. म्हणजे मजुरी करतात क करतात करून म्हणजे म्हणजे तसं म्हणत
जा
ज ज्यांना अन्नवस्त्र निवारण ते आजकाल सुखी म्हणलं पाहिजे कारण का काय कायकाना तर दोन वेळेस अन्न मिळत ना
हो त्याच्यासाठी त्यांना किती त्रास सन करावं लागत
मुलांना मला तुम्हाला ज एवढंच वाटत ना तर तुम्ही स्वतः शिका हे करा अन उलठीी करणा स्वध पाव भरून करणार तुम्हाला जे घ्यायचं तेव्हा घ्या ह्यानं घेतलं म्हणून ह्यानं घ्या असं नाही ना असं नाही केलं पाहिजे मुलांनी मुलांनी सगा बरं
एचपू
अभ्यासाात स्पर्धा खूप आली आजकाल
हा अर्ध्या अर्ध्या टक्क्यासाठीठी एक टक्क
अर्धा अर्ा म्हणजे एक दोन दोन मार्क अर्ध नव्वद पडले आणि पंच्यान्व पडले तर काय वाटतच नाही कोणाला
काहीच नाही कमीच आहे म्हणतात
पंचन पडले तरी वाटत असत काय तिला ते ती दुसरी होती तिला दोन दोन मार्क जास्त पडले तो दुसरा होता त्याला एवढे मार्क अरे तुमच्या मुलाला किती पडल ते बघा ना मला तसं म्हणाचं वाटतं काही म्हणाव मी तुम्हाला सांगत मी माझ्या मुलाच्या दहाावीन बाराशे मार्च मध्ये खूप खुश होते का तर मला पर्सनली त्या अभ्या लक्ष देता आ नाही पण त्यां त्या त्याच्या अभ्यासान क्लासच्यार्च्यावर खूप जन्मास पडले सो मला खरच वाट अे हे बघा ना भ
प्रत्येकाची बुद्धी सारखी नसते ना
हा ह हो ते शिक्ण आहे अभ्यास आहे म्हझ प्रश काची बुद्धीसारख असती तर सगळे नरेंदामध झाले असते
हा मतसकीि अ तेच की प्रत्येकाचं डोकं वेगवेगळ्याच क्षेत्रात आहे ना
सांगा बरं तुम्ही
ह हा आजकाल बतल ह ब
ह हम काय आता नाती सुुद्धा राहिली नाहीत सगळे आता वेगवेगळे झाले आहेत
हो
हा बायको मुलं तेवढेच राहत आता
ह ह हं
आत्ताच्या तर मुलींना आता पुणेच पाहिजे
मुलीला पण आजकाल प्रायवसी लागते मुलाला लागते असं आहे म्हणजे अभ्यास कर अभ्यास कर म्हणून माग्या लागून चालत नाहीग हम्
नाही
हो मी करतोय ना मला माहिती आहे ना हो लग्न ह्या विषयावर तर बोलल तेवढं हे बर का महा ते
म्हणजे आता तीस वय ओलांडले तरी सुद्धा मुलीचे आई वडील खूप कोुरलेत
कुल म्हणजे काय भयंकर कुल आहेत. आपल्या वेळेला बघा ना. बावीस वज झा.
एकोणीस वय झालं वीस वय झालं. विषय सुरू
हो काय नाही बाबा मुलगी वयात आली मुलगी वयात आली कधी करत कधी मुलीच म्हणजे नव शिकू दे मला शिकू दे नाही नाही का शिकता नवर शिकतल शिक. आमच्या
हा तेच होतं.
मा म्हणजे माझ्या ओळखीत माझ्या तर किती तर मैत्रिची दहावी झाल्या लागून झाली दहावी झाल्यावर हो आज आज एका मैत्रिणीच्या मुलीचं लग्न होईल तेून तिला नाच झालीय
अ खोबई इले फास्ट झालं
ऍक्च्युली असं वाटतं की कधी कधी तेच बरं होतं असं वाटतं का?
वाटत पण कस मुलींनी पायावर उभं राहाणं पण गरजेच्या गोष्टीत या
हो मान्य पण आजकाल काय झालंय पायावर उभ रा म्हणजे मुली एक अ्ख्या म्हध्येे शिकूनत सांगाल्या जॉबल्याला लागल्यात की कि त्यांना एकला तुणाला कुणा तिला किती पगार त्याविषयी जास्त पगार त नव पाहिजे. कुठ?
हो हो आणि लग्न करत्या वेळीस सगळ पाहिजे. गाडी बंगला तुमचा फ्लॅट सगळं पाहिजे बँक बॅलन्स
हम् कुठून आणणार तो मुलगा एवढा ललात
तेच लगेच होत असत का या गोष्टी
हम्म. वडिलांच्या घरी तू राहिल असशील पत्राच्या घरात आणि
बापरे त्यांच्या तर फार अपेक्षा
हो इथ तुझी अपेक्षा कि